हा काय करल्यास?
काय नाही बघ? आत्ता जेवण झालं, तुझं जेवण झालं का?
हा माझं पण जेवण झालं बघ, बराय तब्येत तेन
बरायं बघ, तू कशी आहेस?
मी पण छान हाय बघ.
हा, मग काय करत हायेस?
काय नाही? आमचं पण आता जेवण आवरलंय बसले.
हा हा. मग शाळेची तयारी झाली काय? उद्यापासून शाळा चालू की.
होय उद्यापासनं शाळा चालू हाय. थाळी झाल्या थोडी, थोडी बॅग तेन आणले नोटबुक आणलयं. आता उद्या आता सोडायला जायचं.
हा हा. मग पुस्तक नंतर देतात, वाटतं ना शाळेत. होय, हा. ते आणि दिल्यानंतर कवर वग गैरे घालायला पाहिजे.
होय ते आणि हाय की.
हा हा.
ना.
मग काय नाही बघ आहे चालू आहे.
होय. सगळी घरातली बरी आहेत ना?
हा आहेत आहेत, तुझ्या घरातली बरी आहेत? हा आहे आहे, बरं आहे बरं आहे. मग आज काय केलतीस मेनू?
त आज बटाट्याची भाजी शेवग्याची आमटी चपाती
पण आज शेवग्याचीच आमटी होय हा
आवडत्या नाही मुलग्याला लय आवडत्या शेवग्याची आमटी
हो आणि शेवगा सगळ्यात जास्त प्रोटीन असलेलं हे आहे ते शेंग हाय नय सगळ्यात मोरिंगा पावडर आता किती हे झालेय त्याची रेट कसली हाय हे चार हजार दोन हजार असं आहे ते किलो मोरिंगा पावडरची किंमत सगळ्यात जास्त हे प्रोटीन असल्यामुळं खूप खपालय आणि त्यास कसं दररोज सकाळी गरम पाण्यात घेत म्हणजे घालून आपण पिले आपलं शरीर अगदी व्यवस्थित राहतंय सुदृढ म्हणजे असं काय आपल्याला अंगदुखी किरकिर अस कायच होत नाही म्हणजे प्रोटीनची कमतरता आता कमतरता नाही तर आपल्याला मग हेच आजारीच पडणार नाही आपण
होय त्यामुळेच आजारी यायला लागले थकवा यायला लागलाय
हा ते मोरिंगा पावडर न होत नाही आता त्या किती ऍडव्हटाइज चालू आहेत त्याच आणि आयुर्वेदिक त्याच काय बॅड इफेक्ट तेन काहीच नाही शरीराला उलट चांगलंच की फायदाच होणार की त्याचा आता मृग नक्षत्र निघलंय त्याच्यामुळे शेवग्याची भाजी पण करतात कि तुमच्या
आमच्याकडे करतात कि
होय छान लागते ती पण भाजी होय डाळ कांदा आमच्याकडे आमच्याकडे कस करत्यात ती शेवग्याची भाजी करून आणून त्याला गुंडाळून ठेवतात असं पॅक करून ते त्याची पानं आपोआप पडतात गुंडाळून ठेवल्या हा तुमच्याकडे मण तसच हाय
होय होय पांढऱ्या कापड्यात गुंडाळून ठेवायचा आणि आपापच पानं ते गळून पडतात फक्त देट देट राहतात ती काढायची
होय होय आणि डाळ कांदा तिखट घालून करतात आमच्याकड हम छान लागतय होय नैसर्गिक ते नैसर्गिकच
होय नैसर्गिक ते नैसर्गिकच आणि अशे भाजी तेन आता कोण खात नाहीत नाही
होय आता काय सगळं ते बर्गर पिझ्झा तेन तसल आलंय आता
होय आणि आताची पोरं अस भाजी तेन काय खायला बघत नाही आपण शेवटची पिढी असू या असं सगळं खात्याला आपल्या नंतरची पिढी कायच खाहीत नाही
खाणार पण नाही त्यांना काय माहित पण नसणार शेवगा म्हणजे कसलं असते असं माहित माहित पण नसणार त्या ए आय वर बघायला लागणार त्यांना फोटो कसलं असतंय ते
होयच की
होय लय पुढे गेल्या टेक्नॉलॉजी जग बदलायला लागलंय अगं कॅम्पुटर युग आलंय त्याच्यामुळं आधीच जे जुनं आहे ते सगळं लुक होत चाललंय पण ते तस झालं नसल पाहिजे ते
होय आपल्या अगोदर आपण लहान असताना आपल्या आजी तेन ते माडग परत ते उडदाच्या डाळीच ते हे तन करून देत होतो तेेत ताप पण आल्यावर डांगर डांगर
डांगर होय होय आणि आधी कस लहान बाळांना ताप तेन आलं सर्दी झाली की एकांड म्हणून ते असतं कि ते पाचवीच्या पुढ्यामध्ये लहान बाळाला घालायला ते असं त्याची पुूड करून नाकाला छातीला पाटीला लावत होती तर आता कोण नाही करतच आता ते विक्स वे परत
हा होये, सगळं ते आता सगळं औषधावर चालू आधी सगळं आयुर्वेदिक काय तर घरगुती उपायास काय तर? करत होतीत. आता जरा काय? झा
लगेच दवाखान्यालाच आणि दवाखाना अस तर काही थोडं बिल आधी शंभर होत, आता एकशे तीस रुपये केल्यात.
होय, इंजेक्शन दिलं कि दीडशे रुपयचं घेत्यात.
व्हय आवशद दोनशे रुपये.
पाचशे रुपये जातातच.
जातात, तच ते आणि आयुर्वेदिक आमच्या शेजारची तर, सांगत्यात सर्दी की लसणाची माळ करायची, आणि ते घालायच म्हण ते श्वास घेताना त्याचा वास गेल्यानंतर, कमी होतयं. म्हणजे का आयुर्वेदिक नॅचरल काय बॅड इफेक्ट तर काय? होणारच नाही, त्याच्यामुळे मुलग्याला बाळाला काय त्रास होणारच, नाही की झालं तर फायदा
फायदाच होणार आहे. त्याचा म मग तुला कुठला सण आवडतोय?
मला दिवाळी खूप आवडते बघ. तुला कोणत आवडतंय? हा सेम सेम. काय दिवाळी म्हणजे, रोषणाई सगळं. म्हणताना, जास्त आवडतयं आणि फराळ.
आणि दिवाळीच्या दिवाळीची म्हणजे, का एक मज्जाच वेगळी असते. त्या सगळीजण गोळा व्हायचं. फराळ करायचं, मस्तपैकी लायटिंग आकाशकण रात्री फट्टाकडे उडवायला तर, एवढी मज्जा येत्या, सगळी गल्लीतली एक गोळं हून एकदम फट
होय होय, आणि दिवाळी आ म्हटलं, की घर पहिला साफसफाई.
ते अगोदर आठ दिवस चालू असतयं काम आज ही खोली काढाय खोली काढायची.
खरं कंटाळा येत नाही, तेव्हा ते दिवाळी येणार आहे. म्हटल्यानंतर आणि जरा
हा होय, आणि उसताना एवढं व्यवस्थ कस होतय, सगळं काम ते कधी एकदा दिवाळी येते, म्हणून आपण गडबडीन सगळं स्वच्छ करत असतोय, एवढं काय वाटतच नाही. कामाचा लोड त्यावेळेला
हो, आणि त्याच्यात सगळ्यात भारी म्हणजे नवीन कपडे आणायची, नवीन साड्या आणायचं म्हटलं, कि आणि जरा
होय, कधी जायचं शॉपिंगला कधी जायचं? शॉपिंगला चालू
होय, ते तर आधीच घुमत असतयं दोन, चार दिवस.
म्हणल, ती व्हरायटी येत्या, आणि दिवाळच्या टायमिंगला कपडे एवढे भ आणि नवीन हा प्रत्येक दिवाळीला नवीन व्हरायटी, प्रत्येक दिवाळीला नवीन व्हरायटी असत्या.
व्हय. मग काय लाडू, चिवडा, करंजी करायला भारी वाटतयं. मी आधीही माहेरी होतो, तर असं मम्मीला मदत करत होतो. आता काय जरा आपणच पुढं हून करायला लागतयं.
होय, ह्या वेळी तर गे ते लाडू मी स्वतः केलेलो. मला वाटलेलं आता बिघडतयं का काय म्हटलेलं तरी पण धाडस करून केले. खूप छान झालतं लाडू ते. कळीचे. होय. कुणाची मदत नाही घेता, केलेलो.
ते भारी वाटते, एक आपल्या हेच वेगळंच वाटतंयं ना आपण केलयं आपण केलयं.
होय छान झालंय छान झालंय मी सगळ्यांना केल्या केला सगळ्या.... एक एक लाडू दिलं आणि विचारलं... हो कसं झालंय कस झालंय सांगाय कि कस झालंय सांगाय कि....
झालं सांगतात ते....
हा छान झाले म्हटलं का निय मन समाधान होते तेवढे केलेलंच....
केलेल्याच फळच मिळते आपण खाऊ दे नाही राहू दे ते त्यांच ऐकूनच आपलं....
होयच की आणि परत धाडस नाही निर्माण होते नाही छान... झाय त असंच करत जा म्हट की धाडस पण निर्माण होत पुढच नवीन गोष्ट आपण.... करायला पण आपल्याला आवड...
होय होय मग रांगोळीत काढलेलीच... काय नाही दिवाळीत मला तर ले आवडते ना रांगोळी काढायला....
मला पण लय आवडते मी पण काढलेलो... आणि ह्यावेळी कसं दारात मस्तपैकी कोबा करून घेतलेला त्यामुळे मोठीच मो... ती रांगोळी काढलेली जवळजवळ तास दोन तास ते रांगोळीच काढत होते.... ते मी संध्याकाळी... संस्कृत भारती ते काढलेला..
होय हा हा आणि संस्कृत भारती मी मोराचे... काढलेल बघ ते आता नवीन ट्रेंडिंग आलेले की मोराचे... गुगल ला सर्च करायच होय होय मी पण खूप मोठे.. काढलेलं आमच्या पण दारात.. कोबा प ब्लॉक होती त्या ब्लॉकला सगळ्या छान असं कोबा करून घेतलेलं... चार दिवेेतन... कडेकडेन लावलेलो दरवाजाच्या कडेनं पायरीवर तेन मस्तपैकी
आणि ते रांगोळी काढल्यावर त्या मध्ये मध्ये पणत्या लावायला पण...
छान वाटते हो... आणि पूजा मांडल तर एकदम भारी दिवाळीची कारण... सगळं फराळाचं ताट ठेवायचं ते लक्ष्मीची पूजा करायची गणपतीची पूजा करायची... तुमच्याकडे सालूथा तर झाडू पुसतात का?
हो हो पूजतात की आणि... ते पुजून परत ते हच पण पुजतात आमच्या इकडं अं...
ते संक्रांतीतलं कोळ्या...
हा ते कोळळ्या पाच हा पाच कोळळ्या ते भरायच्या धान्या ना....
हा होय आम्ही पण करतो कि ते अखंड धान्यानी...
हा आणि ते आपण झाडू पोस... त्यासोबत ते आपण खलबत्यात ते चेचायच... दगड असतय ब ते पण पुजतात आमच्या इथं...
हो असं ख दिवाळी छान साजरी होत्या बघ... कधी वेळ जाते काय कळतच नाही...
आणि परत आता कधी दिवळ येते असं वाटते...
च्या दिवाळीची आता आठवण आली आता ही दिवाळी कशी साजरी होते्य काय माहित बघुया कशी साजरी होती... ती आता...
हो आता मागच्यापेक्षा आता आणि खूप छान आता आणि सगळी पोरं मोठी झाली त्यामध्ये... प्लनिंग खूपछान होते दिवस...
होय आता आणि काय नाही विंटरेंडिंग घेते बघूया की... नवीन साडी हा..
नवीन साडी... पहिला साडी या दिवाळीला कोणती साडी घ्यायची कुठली साडी घ्यायची चालूत असते.... हा...
हम् महाराष्ट्रन पद्धतीने आवरायला एक भारीच मजा असते वेशभूषा करायला...
होय होय त्यात नऊवारी साडी कुर्ता आहे..
हम्म छान वाते आता बघूया की कस साजरी करूया आता एक ठरून करूया साजरी आता
ठरवून करू की आणि हला पा आपण पाडव्याला आणि पाडव्याची आणि भाऊबीजेची तर आतुरता लई
होय त्या दिवाळीमध्ये त्या आणि चार दिवस वेगळ्याच असतात
होय
हो उरच ते एक आनंदाचे वेगळ असते कधी कधी एकदा जेईन कधी एकदा जेन आस होते
होय आणि कसं सगळी भावंड एकत्र येतात त्यामुळे मज्जा खूप येत्या आणि त्याच्याकडन म ओवळणी घ्यायचं
होय होय असं कर दिवाळी साजरीत ते पण चार दिवस संपतात
होय ते चार दिवस जाऊच वाटत नाही
हो ते गेले की गेले संपले की मग दिवाळी सुट्टी निवांत करायची हा चालते
चालत ह्या विषयावर आणि बोलूया अजून खूप वेळ आहे आपल्याकड
हा चाल
हा एक चालते की एक थोड्या वेळने तुला अने करते काय
हो हो चालेल हा